हा
हॅलो हा अगं काय चाललंय ग...
हाय हे बघ निवांत येऊन बसले बोल....
हॅलो....
हा हॅलो....
ह अग ते मला ह्याची रेसिपी पाहिजे होती ती तुम्ही त गोड त चपातीच पाां चपाती तर वपाळ हेला पंचम ला
हा
पंचमीला करत नाही होय तुम्ही
काय
गोड अ चपाती रोल
गोड चपाती रोल
हा पांढरा पांढर नसतय काय ते
हा हा हा हा फुटाण्याचं पीठ असते त्याच्यात
हा काय मनतात त्याला
त्याला सुरळी होळगी म्हण
हा सुरळी सुरळी होळगी तेच पाहिजे का जरा
त्याच पाहिजे होत हा एक हा एकच मीनिट सांगते सांगते ते खरं मैदा आणि रवा मैद्याच असते
म आपण तेव्हा वाज वा करू शकत नाही गवाचं पीठ वापरू शकत नाही काय नाही काय बर असुदै की मग बघायला एकल ज असं करेल
हा चालते चालते
सांग सांग
हा अ आपण रवा मैदा ह्याचं पीठ
कशाचं
आपण करंजाला कसं पीठ मिळतोय ना करंज्यासाठी
म्हणजे फक्त मेद्याचं काय रव्याचं पण
रवा रवा घालायचा रवा आणि माहि
रवा पण घालू हम
रवा मैदाचं मळून ठेवायच अर्धा म्हणजे अर्धा रवा आणि अर्धा मैदा असं असायला पाहिजे हा आणि
घालायचं का
हा कडक तुपाचं मळून किंवा कशाचं तुम्ही तेलाचं घालताय कशाचं पण घालू शकताय
कशात पण त्याची घालायचं चमचा भर
दोन चमचे
किती किलो लागतय
मी हे एक एक वाटीच सांगा लागले फक्त दोन वाटीचं
दोन वाटीला एक चमचा घालायचं का मोहन
हा एक चमचा बास होतेय
हा
त्याच आमचा घर पाहिजे
मोठा घरा घोलायचा पोयाचा नाही आपला हॅलो
जे
हॅलो
छोटा चमचा
हॅलो हॅलो. हॅलो हा. सांगाा आत्ता आलाय कटकट व्हायलाय तुमचा आवाज हो. हा तयलागल. ह.
अ ते मोहन घा ह्याच घालायचं गरम करून घालायचं तेल.
हा.
हा तेल गरम करून घालायचं आणि. फीट अगदी घट्ट म्हळायचं एकदम.
एकदम चिरोट्यासारखं. हॅलो तुमचा आवाज ये ना बघा. हॅलो. हॅलो.
पट म य.
हा हा हा हा. आवाज ये ना. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. ह. हॅलो. हॅलो. स. हॅलो. हॅलो. हॅलो. ह हम् हा ह हा ह